ते जॉबचं काय झालं रे?
हॅलो
हॅलो
आवाज तुझा बाारीकआलाय.
जॉबच काय झालं म्हणला.
जॉबच आहे चालू आहे.
अरे, तू ते नाही, तू काल -मला ते पाठवलेलंस बघ.
गुगल पेच.
हा गुगल पेच.
हा माझाआवाज तर क्लिअर आलाय ना, मग काय बारीक आलाय.
हायालाय की किलेरी यालाय.
अरे काय नाही ते गुगल पेचं काय आहे, अ एक्झिक्युटिव्ह जॉब आहे. एक्झिक्युटिव्ह जॉबमध्येकाय करायचं आपण सेल् मार्केटिंग करायचं.
हां.
आणि त्याचं जे हे बॉक्स असते ना साऊंडच ती म्हणजे दुकान- दुकान जाऊन त्यांना विचारायचं बाबा. तुमच्या इथं तेन काय लावायचं आहे का म्हणजे सेल करायचं एक प्रकारच आणि जर ते सेल केले की तुला भेटते आणि जर त्यांच कणी केवाय सी तेन असल त्यांच ऍप एक तुला लॉग इन करून देणार मग त्या ऍप व तिथं कळते नाही कोणाकणाच के वावायसी राहिले, मग त्या ऍप व केवाय सी करता येते.
अच्छा म्हणजे ते सगळं आता मार्केटिंगचं काम आहे काय ते पूर्ण
हा मार्केटिंग टाईपच आहे, खरं त्यांनी म्हणताना म्हटले की बाबा पेमेंट पण आहे फिक्स वीकली. पे आउट फ्युल पण त्यांनी एक अलाउन्स देतात, म्हणजे फ्युअलचं पण सगळं चार्जेस देतात. तुम्हाला, मोबाईल चार्जिंग म्हणजे मोबाईल आपण युज करतोय नाही. त्या नेटच वगैरेनी काय देणार. महिन्याच तसं बघायला गेलं तर चांगलचाय ख फिरून काम आहे त्यामुळे जरा त्रास आहे.
अरे कसं आहे बरोबर आहे पण ना आता बघायला गेलं तर प्रत्येक दुकानात आहेत. आहेत रे ते मशीन मग कुठे विकणार ते?
तीन महिन्याना सहा महिन्यानंत आपला केवायसी कराय लागत नाही का आपल्या बँकेची.
हा केवा्हायसी, अरे मी काय म्हणालोय ते तू म्हणलास की नाही कि मशीन विकावा लागते, बरोबर आहे पण त्यात तिने टास्क देणार ना मशीन विकायचं म्हणून मी कुठं जाऊन मशीन विकू, आता पर प्रत्येक दुकानात मशीन असतेच की,
हा
मग त्यावेळीं काय करायचं फक्त केवायसी करायचं, फक्त केवायसी वरन तिने देतात पैसे.
केवायसी करायचे राहिले ना त्यांचे केवायसी करायची आणि जिथे जिथे अजून देही दुकान आहे जथे तिथं अजून हे नाही आहे म्हणजे गुगल पेच साऊंड बॉक्स किंवा त्यांच क्यू आर कोड असं लावलेलं नाही आहे मग तिथं जाऊन त्यांना विचारायं बाबा तुम्हीे घेणार आहे काय? तुम्ही घेणार असल त्यांना फ्रीमध्ये करून दायचं. मग एक दिलास की काय तर त्याच इन्सेंटिव्ह पडते तुला,
हम्म हम्म टक्केवारी मध्ये पडते का काय असं पैसे,
नाही नाही नाही पैसे मिळतात डायरेक्ट. क्रेडिट होते तेे आणि व वीकेंडला तुला मिळते ते सगळे पैसे.
वीकेंड ला मिळते का?
कायदलं
वीकेंड मध्ये मिळते का?
हा वीकेंड म्हणजे, वीकली पेमेंट पे आउट आहे म्हणजे वीकली पेमेंट होणार तुझा प्लस तुझ वीकली. का होणार कारण ते पेट्रोलने नाही मोबाईलचे अला्सेस द्यायचं असते ना. त्याच्यामुळ विकली होते.
आता तिने हे पण म्हणत होती की आता ट्रेनिंगला यावं लागणार आता. तर डेली तिथं ट्रेनिंगला जावं लागणार मग त्याचं पेट्रोलचे पैसे तिने देणार का आपणच घालायचं.
नाही ट्रेनिंगला आपलंच असते. ट्रेनिंग ला आपले पैसे त्यानंतर मग त्यांनी देणार. त्यांचं का काम चाललंलं हो त्यांनी पैसे द्या.
आता ट्रेनिंग मध्ये चालू केलंय म्हणल्यावर आता त्यांच कामच कि झालंच की ति शिक शिकालोय की त्यांचं काम मग तिने द्यायला पाहिजेत.
क त्यांनी कोणावर तर तुला तुम्हाला पाठवणार त्यांनी
काय झालं?
तुम्हांला कुणांवर तरं पाठवणांर म्हणजे कुणांच तरं संकट बघांयला.
हां.
आणि त्यानंतर नां मगं तुम्हांला महिन्यानंतर नां तुम्हांला चालूं होणारं.
हां हां हां म्हणजे त्यांचा असं आहे व की बाबां आता एखादं व्यक्ती बाबा जो करणारा व्यक्ती त्यांच्यासोबत आम्हांला फिरायला लावणारं.
हां असं असं पणं असू शकते मला माहित नाहीं त्यांनी ट्रेनिंग देणारं एवढंच बोलल्या. आता शिकवायचं म्हंटल्यावर ते तरं प्रॅक्टिकली तरं जायला पाहिजे माणसाला
हम्मं हम्मं हम्मं हम्मं.
कोणाल ना कोणाल नीरोप पाठवणार अन् ते शिकवा लावणारं.
लई फिरावं लागणारं मगं त्याच्यासोबत मला.
हां एक महिन्यात तेवढा जरं त्रास घ्याला लागणारं. हां तरं मला वाटतें की त्याच्या ननंतनी पैसे देतील ट्रेनिंगचं थोडंफार
हां तेचं ना आता ट्रेनिंग करायचं म्हणलं तरं महिन्यावर मीं ट्रेनिंग करतं बसूं व्हय फोकटचा
हम्मं तेचं आहे ट्रेनिंग थोडं असणारं मला वाटतं आंठ दिवसाचं असेल जास्तं नसणार.
तिनी म्हणलीत की महिन्यावर तुम्हांला ट्रेनिंग देणारं आम्हीं मगं त्यानंतर तुमचं चालूं आहे असो कां. तरं बोलले तेनी
हम्मं मगं महिनाभर हे करायला लागणारं. ट्रेनिंग चांगलं टायम होय आता फक्तं एक्सपिरियन्स घ्यायचं आहे. माझा मितत्री कायं तुला म्हंटलं ते त्याला थोडा वेळाने विचारतो.
हम्मं हमं.
कायं त तरं तो सांगालच की कसं आहे कां हाय आणि जरं त्याचा आणि आपलं हे मॅच होतं असलं तर मगं समजा तेचं आहे ते मला तरं तेचं वाटलय कारणं तुम्हीं माझा मित्रं सांगितलेला मला कि हे करणारं कायं तूं म्हणूंन पेटीएमच जे मशीन असतें की नाहीं साऊंड बॉक्स क्यूँ आर. हे त्यांच्या बँक अकाउंटला कनेक्ट करूंन द्यायचं.
हां.
आणि ते एक काहीं जरं कुणाला तरं दिला ना त्याला काहीं तरं इन्सेंटिव्ह येतं होतं म्हणजे
हां हां हां पैसेचा चांगले भेटतं होता कां त्याला
होय तरी महिन्याला पंधरा वीस हजार रुपये काढतं होता तो फक्तं त्याचं टार्गेट त्याचं टार्गेट नव्हतं. नसायचं पणं त जेवढं करेल ना त्याच्यावर त्याला पेमेंट मिळतं होतं आणि त्यो एवढं काढतं होतं.
नाहीं हां मला. पणं त्यानी तेचं म्हणजे त्याचं पद्धतीनें सांग आता तुम्हीं तुम्हीं जसं कामं करणारं त्याचं पद्धतीनें तुम्हाला पैसे भेटणार मना
हां अरे तेचं रे त्यो आता कायं करतं होता माहित आहे डायरेक्ट ग गावी गावी जातं होता म्हणजे आपल्या इथं इचलकरंजीत फिरतं नव्हतां इथून आता रोकडीच जाणारं आता रोकडीच गावबागात कसं कमी येतं अजूंन ते
हम्मं हम्मं हम्मं
तिथ जाणारं आणि तिथे एक एक ठिकाणी सांगणार तं बाबां असाचं हां आहे तुम्हीं घेणारं आहे कायं मगं त्यांनी समजावून घेतो म्हटंली तरं त्यांना देणारं त्यांना पटवूंन द्यायचे की बाबां हे कां घ्यायचे कां चांगला आहे आणि कायं तीनं महिने ते ऑफर असते म्हणजे तीनं महिने कायं पैसे भरांयचे नाहीं. तीनं महिन्या नंतर नां हे चालू होते आहे अं म्हणजे कायंतरी तुझं चालू होतय.
चार्जेस चालू होतय तीन महिन्यानंतर
होय
हा.. हा... हा तरी पण एकदा विचार त्या मित्राला म्हणजे काय कसं आहे म्हणून त्यानंतर तर बक्की का जस
ते नीट विचारतो कारण ते.. वर्षा आधी करत जातो. आणि त्याज कस.. होय, मधन सोडलाय की तो, दुसरं करतोय आता
काय विषय?
सोडला म्हणजे ते बास म्हटला त्यो.. तिकडं काय तर कमी.. कमी येत हो काय झाले काय माहित? किंवा मधनच सोडला एकदम तर दुकान न ते बघतो तर त्यांच.. हम्म फिरायला लागते ती कसं झालंय ते इथे जवळची केलता सगळं कवर केलता आणि आधी कसं कमी होतं.
हा... होय तेच ना आधीच आधीच सगळं अ.. आधी कमीच होती ते आता सगळ्या प्रत्येक दुकानात बघायला गेलं तर अ.. आहेतच.. पान... पानच्या दुकानात पण आहेत.
होय. आता तू रिक्षावाल्यांना पण दिलास तरी चालतेय, असं नाही की बाबा तुम्ही दुकानदारालाच द्या. तुझ्ये घरातले बी सात -आठ केलास तरी बी तूला कोण विचारणार नाही फक्त काय होतंय. ते पेमेंट आलं.. किंवा तेव्हा कोणत केलं ते क्यू. आर. कोड
अरे... आता सपोज आता कोणाला आता मी.. जोडून दिला आता आ... सपोज आता मित्रा वगैर ना कोणाला तर दिलो मी चांगले है की बाबा माझं टार्गेट हाय पण त्यामध्ये आता ट्रान्झॅक्शन तर दाखवा.. यायला पाहिजेत ना.
हा तसं आहे ते ट्रान्झॅक्शन तरी आला पाहिजे थोडंफार मग ते सगळं काउंट होतय अन्.. त्याचं कसं असतं बिझनेस पडतेय बिझनेस अकाउंट म्हणजे काय? आज पेमेंट केलेले उद्या दुपारी बारा वाजता जमा होत अकाउंट ला डायरेक्ट जमा होत नाही. तिथ येतय तुमच्या अकाउंट सगळं ट्रान्जक्ट दिसतय.. खरं जमा बारा वाजता होतेय. त्यामुळ कोण जास्त घ्यायला बघणार आणि की जण... मोठ -मोठा असते की ना? मेडिकल म्हण किंवा शोरूम म्हण.. तनी घेत्यात. कारण त्यांना काय.. मोठी अमाऊंट येते नई
हा.. हा.. हा
दोन.. दोन अडीचशे रुपये गेलेले चार्जेस काय त्यांना मग म.. मोठे वाटत नाही पण बा.. बारीक रिटेलर असतात ना त्यांना जर असं.. मोठ वाटतय ते अडीचशे- तीनशे पण
हा.. हा.. हा.. हा
आणि दुसर हाय बँकिंग मध्ये तर ते जमणार नाही, हम्म.. फुल मार्केटिंगच है फिरायचं नाही. फुल मार्केटिंग पासून आहे, तर फुल मार्केटिंग आहे.
बसून हाय फुल मार्केटिंग म्हणजे.. कॉल करायच.
हा.. बसून कॉल करायचं किंवा त्यांना घ्यायला लावायचं. जाऊन डोअर टू डोअर करायचं नाही मार्केटिंग.. ऑफिसमध्ये बसूनच करायचं आहे.
हा
खरं यायला पाहिजे आपल्याला मार्केटिंग बरोबर करायला कारण त्यांनी टार्गेट देणार एवढं एवढं कंप्लीट करायचल ते फायला न ते कंप्लीट कराय लागतात त्यांच्या.
हा हा हा हा ते व्हय अरे विपुल सर आहेत की नाही तेच करतात की जना फायनान्स बँक मध्ये.
होय.
होय त्यांनी मला मला पण सांगालत की काढा काढतो म्हणून तुमचं माझं पण काढलेलंय. मग बंदच केलो नंतर मी.
काय फायनान्स चं?
हा फायनान्स नाही म्हणजे आधी ते फायनान्स बँक होत मग त्यानंतर त्यांनी काही आता क सेव्हिंग अकांउंट वगैरे ते सगळंच चालू केलंय, सेव्हिंग करंट अकाउंट वगैरे सगळं चालू केलंत. मग त्यांनी मला सांगालते हिथ असं अस हाय इथं काढताय का बघा चांगलंय म्हण ते.
होय का?
हो आता झिरो बॅलेन्स नाही आहे रे तिथं झिरो बॅलेन्स असल असतं तर मी काढलो असतो. पण झिरो बॅलेन्सच नाही आहे.
झिरो बॅलेन्सचे आहेत अजून दोन तीन आहेत अजून ते काढलेलं बरं आणि कधी ना कधी युज होतयच.
अरे मला एक अजून अकाउंट काढायचं आहे पण ते झिरो बॅलन्स तस काढायचंय मला कोटक मध्ये काढायचंय मला. हम्म तेच की ऍटलीस्ट आता दोन दुसरं तर काढतो तिसरं राहु दे दुस सर तर काढतो.
हम्म ते तर पाहिजेच.
कारण यामध्ये बँक ऑफ बरोडामध्ये एवढं ते होईना झालंय माझं.
हम्म माझं पण आता दुसरं हाय ती मी नाही युज करत युज करत नाही म्हणजे काय? त्याच आहे ना पासबुक आहे माझ्याकडे, ना चेकबुक, ना क्रेडिट कार्ड, ना डेबिट कार्डय. म्हजी कुठलंच काय नाही.
अरे परवा दिवशी काय झालत माहित आहे काय माझं पैसे अडकलेले हिथ ए टी एम ला मग ब ब ब अं
नाही ह्या ज्यावर बँकिंगचे डिटेल बोलू शकत नाही.
असंय का?
हा.
हा बरोबर य चालतय. अरे काय त्यांनी डायरेक्ट म्हणली ती हिंदी करा म्हणून डायरेक्ट म्हणून मी बंदच केल होतो मला त्याचाच राग आला त्याचाच राग आलाय रे.
कसला?
त्यनी म्हणले, त्यनी म्हणले डायरेक्ट जास्त व पार व व व्यवहार करू नका म्हणून मला त्याचा राग आलाय त्यात.
कोण?
बँकवाले.
जास्त ट्रांझेक्शन रे.
हम्म तर बँक कस असते एक फक्त इन आणि आउटला ठेवाय पाहिजे. मजे डेली एक एक्सपेन्सेस ला दुसरी गोष्ट सेव्हंगला म्हणजे त्या्च्यातन काय हे करायचं नाही. खर्च करायचा नाही फक्त सेविंग
होय तेच मग मी पण त्यासाठीच म्हणालोय मी.
हम्म ते युज केलंल लय चांगलाय
अह तिसरं ते रे तिसरं आता सा हम्म आता सपोज आपला फायनान्स म्हणजे हप्ता असेल ते कट होण्यासाठी बहुतेक घ्यायचं.
हा हा!
त्याच असं काय तरह ते
हम्म हम्म.
मग तसंच मी ऐकलेलो बाबा तसच आहे काय दुसरं आहे रे
हम्म बघा पाहिजे तेे व्हिडिओ करते. चांगलाय म्हण तस केल्यावर कारण कसं आहे हे होत नाही खराब होत नाही. तर चालतय झाले दहा मिनट कट करतो.